हां.
हम्मं
आतां होतंय म्हणलं एक बाकी टाकांयचे स्टॉक मंध्यें कांल कांढ
मी कारलचं टाकलें होते बरं पन्नास टाकलें होते मी स्टॉकमंध्यें कांल
हो कां काढलें की नाहीं काढलें मंग तरं सोडूंन दिले आतां पन्नास टाकूंन. किती कांढले
तीनंशे रुपये काढलें फक्तं कांल स्टॉकमधूंन. अ मंग टाकूंन दिली परंत वापस म्हणलं डबलं करूं म्हणलां आपणं.
हम्मं माझ मी आत्ता चार टांकले.
हम्मं.
आतां काढलं नंतर परतं ती घरी म्हणजे विचांर करतंय नंतर गण्यांचा संध्या तरं चं टांकले एक अजूंन टांकलं वाटतं थोड्या वेळानं
हम्म हम्
चालेू आहे हळूहळू एक तर मार्केट वर्षनी वर जातो खाली जातो वर जातो वर खाली वर घात मार्केट वालं
हम्म
गाडीच काय झाल का काढली की गाडी
गाडीच्या
ह रक्स
नाही नाहीर गाडीचा अजून पेपर बाकी स बाकी कि पेपर बाकी असून गाडीचे मोठ काम करायचें हं ती एकता ठोकले गेली होती माझ्याकडून म्ह लाव द यार आताात घातांकडकड पैसे मागता म्हणलं मी त्यांकड मागून घेऊ आणि मित्राची बी चूक होती प ठोकय मारी म्हणल्या त ब्रेक कालनी मारता त्याला चाल वाहियली ठोकून दिली बहिणी काय बोलल आता त्याला
आशा त द्यायचीच नाही आशा अशा लोकांना द्यायचीच नि गाडीात
अरे आता मी म्हटलं भा चालवत आहे ते चालव देनट ठोकून
त्याने आशी चालवलीली व
अरच आणि त काकू बी अशे भडकले बहि तिला की म्ह लर थोडं काही लागलं नाही काहीच लागलं नाही बरं त्याकोला फक्त टच झाली गाडी तरी एवढ्या बोलल्याच्या काकूननी त्याला मी बाजूलाच राहिलो म्हणल म काही चुकणी आहे
चांगलंय गाडीला कुठं कुठं लागलं
अरे हेडलाईट तुटलं पुढतं
अरे शे टेंट आला असेल मग मोठा
हेडलाइटच याला तुटला पुढचा म्हणून
मला सांगायचं नाही माझ्या ओळखीचे खूप जण आहे मी त्यांना बोलून करून घेतला असतो पैसे घेतले क नाही त्याला लान डयरेक्ट पणनास दे अय म न सांगू कश मध्ये स पंचवीस मध्ये होऊनतं दुपननाच सांगायला
जाऊ दे रे काय करतो आता सांगून खेळत नाही त्याला
गाडी गाडी राहते आणि नशबची महिला काही झाले नाही त तच ाान झाले असते वरून गाडी तुझी
खेळत नाही वा त्याला किती बी सांगा झाला ह
देत न बघवायच्या एवढं गाडी
काय करू हो द्यावा लागती
जुनी देऊन द्यायची डाय जुनी आली हटर आणि कि ती दुसरी पडलेली हा
ती चालवत नाही त चांगलं नाही वाटत रे चालवायला म्हणून बाकी काही नाही.
चांगल नाही वाटत अरे तू निऊन दे जा ना चालवत बसल ना ती. असं ना तर ठोकत राहतं तर ठोकलेला गाडी वे शकत